हा बोल
गेल्या का घरी?
हा.
हम् कार्याअँप प्रश्न सोडवले का सगळे?
हां
हम् भारी प्रश्न होत त्याच्या मधी.
हवं का
हम् पहिले टस्क पूर्ण केले चार परत चार आले होते.
हो का
हम्म त्याच्यामध्ये स्त्री पुरुष त्याच्यामध्ये आपले स्त्रीला कस माणित्या या पुरुषाला कसं मानित्या
हम्
असे प्रश्न होते हम् वाच वाचून सगळे प्रश्न सोडवले होती पा ते
होते
हा
हम् माल तर काही समजलं नव्हतं पहिली वेळेस
हा पण आता दमा दममण समजण ना.
हा एकदम नाही समजत ना
हा का
मला तर अरुणाबाईना शिकवलं होतं बाई
ह हो का
हा
हा मग पहिल्या वेळेस नाही कळत ना क कसं सोडायच काय काही रेकॉर्ड करू नव्हती बाधी
हा रेकॉर्ड बोलून ते
हम्
बोलण
आह
बोल ना
हो ना जपले ते काय
नाही माझ्या या्याच्यात असा स्पीकर सारखा आवाज येतो कस काय खाणू
स्पीकर खराब झाला अस ना तुमच्या फोनचं मग
काय माहिती
हम्म तस काही झालं असं
तू म्हणे का ठेवला का तुम्ही
हा
तर अस स्पीकर बंद झाल्यासारखं वाटलं मग लगेच कटून गेला
हा मग तेिकहीच झालं असध्याला
हा ना
हम्म
फोनच खराब झाला आमचा त्याच्यावर काही काही चालून बी नाही राहिल्या ऍप बंद होऊन जाऊ आल्या
नवींग इवंग अ म्याता नवीन घेऊन घ्या तुम्ही आता
हा
याच्यावर लिप कााच पिमीन होईन ना आता
हा
तवा
कशाचं
लिपिकाचं
हा इन का काही एखादा अर्धा भाग त्याच्यातला फोन मधला
अह मंगी ना सेगंड
आवघा
शेकड घेऊन काय कर
सेकंड तर पडेल ना आमच्या घरात
हा ती बंद पडला काय मग
नाही चालू आहे तू फक्त बॅलेन्स साठी तस आहे
ह हो का
डबल डबल फोन वापरायला एवढी नाही ना
हा
सहाशे रुपये महिनत चालत
दुधाचा व्यवसाय आहे तुमच्याकडं
मग का फोनच्या बॅलेन्स मध्ये घाल त का सारं काही परायच शिक्षण आहे का नाही मग हम्
संजिता नवीला आहे का
हा वेद्या चौथीला आहे
हो का?
हम्म.
शाळेत जाऊन मग आता.
बरा झाला. वाचता लिहिता यायला लागलं म्हणा इथे येत नव्हतं काय त्याला.
हा
येता येता इन मग.
हं
त्याच्या शाळेतल्या बोलवत आम्हाला आम्ही नाही जात.
जायचं ना मग ओळख होती ना.
कामच नाही सुटत आम्हाला.
मीटिंग पालक मेळावा जायचं तेव्हा.
कशालाच नाही जात आम्ही दांडेकरच्या शाळेत जात होत बाई.
जवळच्या जवळ होता ना.
हा ते धनी जाताता. ते लोक काय म्हणतात आमच्या गाडीत बसून या, बसून या, बसूनच या साठी पन नाय.
हम्म.
भारी कार्यक्रम राहतो का पण आम्ही गेलतो ना कुंकुम हळदीला
हां
छान होता
मंग लय भारी राती पालक मिळालाव डाळ बट्टी करत्या. हम्म.
छान होते बाई माझं शिक्षणच हाय की नाही चांगलं की आता दहावीला किती टक्के पडतात कितीकी नाही संचीला.
हम्म, पुढच वर्ष आहे ना?
हा वई. काय होईल तो रोहितला बी तिथच ऍडमिशन गेले मी बारावीला.
हा तिथच गेली वाटतं.
हा तिथेच तू चांगली असेल ना म्हणजी शाळा.
मग चांगली आहे. आता शाळा कशीभी असली तर आपल्या डोक्यावर राहती.
दोघ
आ तिला अभ्यास करू द्याजण मग काम सांगा दोन जास्त.
बये आता आम्ही शेतात गेल्यावर करणच लागतं ना, बईथ पहाणच लागतं.
हा पाणस लागतो ना.
घरात नाही करून देत, मी संध्याकाळी नाही करू देत सकाळी बी कपडे धुले धुती नाही तर मग नाही काही करत.
हां
हुशार आहे ती आता काय दिवे लावील कळल.
ह् हम्म.
मग असं नव्हे आठवीत
एकोण ऐशी पडले काय.
चांगली पडली ना मग.
हा बई तिच्यात पेक्षा जास्त वरचड पुरी त्या शाळेमध्ये.
मंग आहेच ना, डायरेक्ट नऊ पोरी शिल्लक हेत ना. मग दुसऱ्या गावच्या असूनध्या
हा दुसऱ्या गावाच्याचे मग म याका तडी आहे की म्हणे मी तर काहीच नव्हते म्हणे उग मग च्या वर्षी पाासून टाकलं तर बरं झालं म्हणे या वर्षी कधी टाकला असत मालपूरच्या वर्षी टक्कीच पडली नसते म्ह दहावीला हा
हम्म
ते फाट्याच पोरगय भाई आपल्या गावात इतकं इतकं हुशारीमध्येध्ये आश्विनीच्या मावशीचा पोरग आहे त्याची शाळा बदललीला गे हुशार होत तर तो आ तिच्या सोबतच औरंगाबादला कुठ तरी टाकलं त्याला त्याच्या म मम्मीनं
हव का
ती
हम् बरन भाई ना
हा स्कॉलरशिपमध्ये बी पास झाला तो तोनम आच्या परीक्षेमध्ये पास झाला
होव का
हो मय सं मय संचेेत काय एका मार्कावरून गेली त्याच्यावी
ह
पाच हजार रुपयाचं डोनेशन होतं ते वर्षाला क्लास होतात दररोज एका टक्क्या होऊन गेली
ह हम
जेवढं तेवढं करू आता काय नाही काय चालूये
काही नाही
झोप लागली काय
नाही
हा सत्य नाही तुम्ही मला
हा तुम्हाला कोणणी ऐकूल सगळी झोपली
तू कुठं बोलू राहिली
मी त्यांच्या जवळज पुढं ह एकक टिकड जाऊ माग
आकाश म्हणा दासन काहीतरी
नाही नाही ते तेच तेच पण पऊर आला
हव का बरं
अजून तीन मिनिटं बाकी येई
हो का
हम्म
मलाच कॉल करता आली पाहिजे आता बाकी काही नाही
सांगितलं मी तुम्हाला तेच करा ना
आता तुला कळते आता माझ्या साठी जागे रा
बर ज
माझं एक पण नाही झालं अजून
हा एक करा ना
अजून कोणाची नंबर आहे का ग तुझ्याकडं
आहे ना भरपूर आहे पण घेतली पाहिजे ना बाय ना आता नाही घेणार आता वेळ झाला
त्यांनी घेणार आज दिवसभर घेतील ना.
हा उद्या लाहून मग आपण घरी असलो तर नाही तर मग उद्या सहा वाजापासूनच लाऊ संध्याकाळी.
हा हा हा म्हणजे दिवसाने चालत का ते.
अरे चालते पण दिवसा का आपणच कामात रहू पाऊस नसला तो.
हा एवढा आहे म्हणा हे ना शट ठेवायला पाहिजे होते आवळयला.
आ लय बारी चालल असत मग.
त्यान ज्या कार्यामध्ये येतनलाच लावाच.
हा ती वी ऑनलाईन पाहिजे त्यान कॉल घेतला पाहिजे.
हा जया कुट जायायली का नाई
हाई घरी पण झोपल्यान त्या.
कुड गेली होती आज बादलावाला.
गेल्या ना आल्या वापस पाऊस आलात.
ये ब ये म्हण आम्ही किती काम केलं.
तेईल तुमच्या सोबत याचच बर का मागून तिकईन बन विशाकाला फोन कला आणतील घेऊन य म्हणे.
आणि गोईंद कुडे जायला होता.
आता आमच्या घरी बसेन दिवसभर.
हाव का मग ते तो बाद लावून झाल्यावर आले.
तेन लावले या तवर तिथं तुमच्या आ शेड मदी बसल्या.
हाता बई
ना ना ती घरी निघली का तवया बाद लावा लागल्या मग ते नदी लोक गेले. मगोईन भाऊणे विशाकाला फोन लावला तिल घेऊन ये परत त्या स्वरुगाकू त्यांच्यावर लोकपाई आल्या. ह
येऊ
मंग त्यांनला घेऊ गेल्या. घरी आल्या पोस उघडला परत तेज्या
आम्ही किती काम केलं पोस उघडल्यावर.
हा तुम्ही आवरलन सगळं आता.
हा आमची कुंदोळी आवरले आता.
हम् मग ते घराधर बोलालागल्या बाई बोला
अगं इतकी भारी गेल त्यांची काहीतरी बाधा असन आम्ही त्याला माग सांगितलं तू छान उगली तु छान ली बादला बादला तो म्हणे मी आदरक लवस तर काहीच करीत नाही मीनई.
मग आज ज गेले तर लऊनच जा्ययची ना.
हा छकेत मी ना अंगावर छत्री घेऊन उपटलं तवा झाली माय अद्रक नाही तर आज बी नसती झाली.
हा बई नसती झाली खरंच लईवाईल लोत तुमच्यादरगीत
तरी मी एकठीेनच निेनले काकासुद्धा पत्रात जाऊन बसले होते.
हा हो का
काकानं पुणजे फेकले आणि मग म्या बाद लावले.
हा
मग एवढं काम करून मी एवढं काम केलं तरी साडेचार लाच घरी आलो आज बी.
हा मी दिवसगण मोठा ये पण हे पावसामुळं
बई आम्ही शतात गेलो शातात गेलो नुस खुरप्या आतात घातले कपडे आत ले न लयचं लई एक एक गंज केला असेल बाई गावताचा तर लगे पाऊस आला.
नाही वाढला होता बाई
हो ते देऊ रायले ते मला शा मी म्हणु रायले तुम्हाला लवकर आवरता नाई येत का? तेव्हा दररोजचच ये एका दिवसाात थोडी ये.
तुम्ही औषध मारेला नव्हतां ना ओ त्याच्यामुळं परिशान झाली ती.
हा नाय बय सगे आता कुंग वाज कुंगंकुंग वाजलं का ते कट होऊन जातं पाय
झाले आता आपली दहा मिनिटं
झाले का मिनटं झालं र कुंग वाजत ते
नाई नाई.
माझं वाजत बाई
हाव का.
हा
हम्म जाऊ दया वाजू द्या.
बरं मी लावीन मग आता हा
बरं बर करा.
मला लावता आलं तर लावते नाय तर जाते झोपूण मी आता
हा